ह
हॅलो हॅलो.
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
ह,
ह, येेतोय काय आवाज.
हा,, नमस्कार म्हटलं.
हा हा,, हा, नमस्कार नमस्कार, बोला. कायनंतर कपडे धुवायला टाकले,, कपडे, कपडे. डे धुवायला टाकते, मशीन मध्ये.
आता सध्या देऊळ बंद पिक्चर खूप चाललाय,, तुम्ही पाहिला गेल ते का?
नाही ना पहिला, पाहायच होता, पण नाही जमलं, काय करणार, असत गावातऽ हो तेव्हाच लागलं होता,, एकदम, तुम्ही पाहून आला का?
हा, मी पाहून आले, आता बरेच दिवस झाले ना चालू आहे, मला वाटलं तुम्ही पाहिला असाऽ
नाही नाही, असं जास्त मी चित्रपट पाहायला जाऽ त नाही,, थिएटर मध्ये,,
का, आसं. पिक्चर पायला.
नाही ते मी घरीच, टी व्ही वर काय असेल ते वढच बघते, असं नाही जात मी. थेटरला, जास्त,, हा. सं घरात पण नाही आवडत कुणाला,, म्हणजे मुलांनाऽ पण ते मुलांना वेळ नसतो,, त्यांना वाटलं तर कधीतरी घेऊन जातात आम्हाला सगळ्यांना, नाहीतर मग तेऽ शक्यतो नाहीच,,, हम्म. घरीच आपलं,, हा, छान आहे बोलतात सगळे. म्हणजे मी त्याच, युट्युबर असेतऽ ते सगळं टेलर बिलर बघितलंय सगळं, असं काय तेऽ पहिला भाग, तुम्ही टीव् ववरच बघितला चार पाच वेळा.
हा, ते ट्रेलर दाखवतेत ना मध्ये मध्ये.
हा, त्याच्यातून ते समजली, कहानि,, हा छान आहे बोलऽ
हा, आम्ही पण पाहिला गेल तो. जेव्हा लागला तेव्हाच गेलो होतो, पण छान आहे पिक्चर तो, शेतकऱ्यांविषयी ना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,,
हो,, ते ते ऐकलं की त्यांची, मुलाखत पण मी ऐकली.
हा हा,,
तर त्यांनी तेच सांगितले ना, शेतकऱ्यांनी आत्महत्या म्हणजे करतात. त्याच्यावर काढलाय.
कारण आजकाल हां, मालऽ मा बाला मालाला बाजारभाव भेटत नाही त्यामुळे शेतकरी खूप आत्महत्या करतात ना ह
हम्म पण ते का ते चुकीचच आहे पण ते आत्महत्या करतात ते पण
चुकीचं जे पण, त्यावेळेस त्यांची मानसिकता तशी तयार होती ना, आपल्या आपण कष्ट करूनऽ आपल्या मालाला बाजार भेटत नाही, मग त्यांना पण काही त्यांची कर्तव्य असतात ना. कुणाच्या मुलाला काय करायचं असतं, मुलीचं लग्न असत, घरी पण असत.
त्याच्यावरच त्यांचं ते असत, सगळं म्हणजे शेतक मालालाऽ च जर आला भाव तर ते बाकीच नियोजन केलेल होत ना,, मग तेऽ
शहरी भागात कस नोकऱ्या असतात ना, तसं गावाकड शेतऽ करायला पूर्ण शेतावरच आवलं म्हण राहावं लागतं ना
ते तर आहेहीच की शेतातला आलाभव तर ते आहे व्यवस्थेत ना तर मग सगळे ते स्वप्न धरला मिळत ते जे त्यांनी नियोजलेलं असतं ते सगळं काहीच घडत नाही त्याच्यामुळे माणूस डिप्रेशन मध्ये येतो ना हम्म
मध्ये येतो आणि मग आत्महत्या करतो म देवळ बंद तू पिक्चर मध्ये त्यांनी तसं दाखवलं ना शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवणं देवाला चॅलेंज केले ती जी स्नेहल तरडे ती प्रवीण तरडेची बायको म्हणते पिक्चर मधली संगीत
हा
हा ती एक हम्म मग तिने जे स्वामी आहेत ना स्वामी समरत
हम्म
त्यांनाच सांगितलेलं माझ्या तालुक्यात आत्महत्या झाल्या नाही पाहिजे
हा
तर देवानी पण देवाचा देव पण बाजूला ठेवून एक सामान्य माणसासारखं वागून ते आत्महत्या थांबवली
हो पण ते बघून आता शेतकऱ्या शेत ांनी तस तसं घड्या पण पाहिजे ना असं त्यांचा तेच उद्देश आहे किी एकतरी आत्महत्या रोकल त्याच्यामुळे ह्या पिक्चर मुळ म्हणजे एखादा विचार करत असला तर तो थांबेल म्हणजे एक जरी थांबलं तरी त्यांचा पिक्चर सक्सेस झाला असं त्यांचं म्हणणं आहे
हा मग हम्म तोच त्यांचा उद्देश ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत
हम्म
आणि सगळं देवाच्या पण हुश पण ठेवून नाही ना चालत माणसानी पण प्रयत्न करायला पाहिजेत ना हम् त्यांचा तो पण उद्देश आहे त्याच्यातून फक्त हा जो काय देवाच्या
े पा म्हण फा हो ण होईल मानिक त्यांनी ठेवायला पाजे बाबा त्यात फायदाच होईल अस ण धर्म ग्रहित नाही धरून चालाय पाहिजे असं थोडं पण आपल्याला नुकसान पण सण करावा लागणार आहे तो करावा लागेल नाहीतर म्हणजे ते हे होत तसं म्हणजे ते आपण असं बोलण्याच म्हणतो पण आपल्यावर आलं तर आपण पण डोक्यात तेच असतं बरे एवढं झालं एवढं तोटा झाला तोटा झाला म्हणजे आता आमच्याच घरातल्या उदाहरणावरून सांगतो म्हणजे आम्ही कधी करत नाही पण तरी आता ते असं म आता एवढा खर्च झाला. कांद्याला त्यात किती कांदे खाऊन झाले असते असं डोक्यात विचार येतो. पण ते पण पिकवायला पण समोरचा कुठला तरी शेतकरीच करणार आहे परत आपण करणार आहे. मग ते आपण असं म्हणतो खरं पण त्यावेेळेस येतं जरा डिप्रेशन की बाबा एवढा खर्च गेला आणि काहीच नाही भेटलं म्हणजे नुसतं भांडवल भेटलं असतं तरी भरपूर झालं असतं बाकीचा म्हणजे फायदा तर राहू द्या नुसतं भांडवल तरी माघारी यायला पाहिजे. असा आपण विचार करतो मग त्यावेेळेस एकदम पण ते पण नाय भेटत कधी कधी तिथे
माला आपण जे नेतो ना माल विकायला तो आपण
हम्म
पैसे मग पण सर्व सामान्य पण होतेच मग त आणखी वाढली जाते.
हा ते पण आहे बरोबर शेतकऱ्याला काहीच नाही व्यापऱ्यांनाच होतो उलटा तेेच घेतात किती मधल्यामध्ये म्हजे आता आपल्याकडून घेतात चार पाच रुपये किलो नी तेवढं तो विकणार दहा रुपयानी दुकानदार त्याला विकनार वीस रुपयानी मग ते आपण घेतोय शेवटी गरजेपोटी घ्यावंच लागतयं ते वीस रुपयासाठी का आणि पन्नास रुपया पण ते जर शेतकऱ्याकडुन घ्यायचं असलं तर आणखी पाच रुपय मध्ये देशील का त्यालाच विचारतो. दे आता तुझं घरचंच आहे तर जरा दोन रुपयाने कमीच दे असंच करतो. त्याला तेवढा आपण देत नाय. डायरे डायरेक्ट बघायला गेलो की घ्याया लावत्यात ति असं होतयं ते
छान आहे पिक्चर कुठले पिक्चर बघीटले आणखी मग देऊळ वन बघितला होता
हा देऊळ वन म्हणजे असं थिएटरला जाऊन नव्हता पहिला टीव्हीवर पाहिला होता तो बरेच दिवस झाले ना ओ दोन हजार मला वाटतंय चौदा साली का काय आलेला तो पिक्चर
हो तो पण छान आहे हे हा पहिला भाग आता देऊळ टू चा
आता थ्री चा पण त्यांनी त्या पिक्चर मध्ये शेवटी सांगितलंय थ्री देऊळ बंद थ्री पण लवकरच येणार हे पिक् क्चर
हा हा थांब जरा हा हा
तेच दाखवलं का पुन्हा पीक्चर मधे हा बोला ना
हा हा नाही मध्येच हे झालं ना जरा पहिला भाग बघितलाय मी पहिलं ते सांगते ना टीव्हीला मी दोन तीन वेळा बघितलाय हम् त्याच्यानंतर म्हणजे असं म्हणजे ष्टोरी माट झाली पुन्हा लागला टीव्हीला तर नाही बघुसा वाटला मग पण असा पण कंटाळा नाही येत तो बघायला
हा हा
म्हणजे चांगलं हे ते समर्थाचे सगळे चार ठिकाणचं ते देऊळ टू पण आता आलाय मला वाटतं टीव्हीवर ह्या ज्यावर आलाय युट्यूब वर त्या दिवशी मी थोडंस हे बघितलं होतं आलाय बहुतेक पाहीन आता सर्च करून
हा आला असेल आता टीव्हीवर अजून थिएटरला पण चालू आहे तसं
हा फोन चालू आहे आता त्यांचा अ वेगळे शो होता तेव्हा आम्ही गावी होतो हो ना चांगलं आहे ना
त्या पिक्चरची कामाई बरंच पंचावन्न कोटी एक पंचावन्न कोटीच्या घरात गेलेली त्याच्या पुढं पण चालू आहे अजून आम्ही पाहिलं तेव्हा झाली होती तेव्हा पिक्चरची कसं हाय
भरपूरच झाली
हा मग ते स्वामी समर्थ म्हणून जे मनोहर जोषी नी त्याचं काम केलंय ना पाठ पात्र
हो त्यां त्यां त्यांना ते झालं हो ना
पिक्चर मध्ये काम करायच्या आधी पॅरेलिस हा दोन वर्ष थांबले वाटत ते पिक्चरच ते पॅरालिसीस त्यांना चालता यायला लागलं बोलता यायला लागलं मग त्या पिक्चरच शूटिंग त्यांनी पूर्ण केलं
हम्म त्यांना पण मानलं पाहिजे अस तर किती पंच्याहत्तर वय होतं त्यावेळेस त्यांच
हा तेवढं पंच्याहतर हम्म पण एवढ्या कठीण परिस्थितीत एक उभे राहिले म्हटल्यावर त्यांना पण मानावं लागलं ना
ते स्वामीचीच कृपा आहे ना त्यांच्यावर असं हाय स्वामी मग काय तर त्यांनाच पात्र स्वीका साकारायचं होतं स्वामीची कृपा असल्यामुळेच ते हे झालं अस आहे ना
जर जरी दुसऱ्या माणसानी कुणी साकारला असता स्वामींचं पात्र तरी प्रेक्षकांनी मान्य नसत केलं कारण पहिल्यांदी त्यांनी स्वामीकीच्या भूमिकेत त्यांनाच पाहिलेय मनोहर जोशीला ना
हो हो आपण जे जे एकाला पाहतो ते त्याच्यातच दुस बरच ती व्यक्ती बदलली की मग सगळा बघायला पण मूड जातो पूर्ण लगेच असं होतं म्हणजे ते इमेज असत न समोर ते त्याच माणसाचे असं होत ते म्हणजे आता सिरियल मध्ये पण बघा तुम्ही बी एखादा रोल एखादा व्यक्ती करत असली ती चेंज झाली तर मग ते असं वाटत ते पहिलीच बरी होती हिला काय जमत नाही एवढ अस
हा मग आपण ते आपण मनात तयार केलेली असती तिची इमेज बाबा ह्यालाच ही छान छान तयार पात्र आहे याचं आण मग ते जेव्हा कुणी दुसरं बदलून येतं ना तेव्हा मग ते आप आपल्याला आपल्या मनाला बरे नाही होत असं होत
हो
त्याच्या हेच्यातून चांगली भूमिका करीत असतो पण ते आपल इमेजिन केलेलं असतं की असं असं बाबा हिच व्यक्ती आहे हम्म
ते आपण बघितलेल असत तेच आपल्या डो हे डोक्यात असत त्याच्यामुळं आपल्याला तिच व्यक्ती पाहिजे असते असं होतं मग ते नंतर मग असं झाल मूड बघाय काय येत नाही आपलं मुड बघाय असत तस म्हण त्यामुळे ते त्यांनी त्यांनाच घे आपल्या ना मग पुढचे पण काढणार आहेत ते अकरा भाग करणार आहेत हे अ स्वामींचे हम्म पिक्चरचे आता हो हो अजून
आता तिसऱ्या भागाच शूटिंग हम्म
लगे लगेच अ हा
ते पिक्चरच तसं काम करायला पण बरेच पैशे खर्च होत असतील ना हॅलो
हा होत असतील आता आपल्याला तरी काय कल्पना हॅलो येतो का आवाज हा हा हॅलो
हा येतोय आवाज आज येत मॅडम हॅलो हॅलो हॅलो येतोय म्हटलं आवाज
हा ठेवते हे ठेव ठेवते जरा ठेव हा